हँलो? आवाज येतोय का?
हा, येतोय, येतोय.
हा, बोला कशा आहेसा? आहे, आहे निवांत हाय.
हा, हा, काय करताय मग? हो चहा झालाय, स्वयपाक झाला आत्ताच.
होय. काय नाही मी पण आता मुलं वगैरे आली होती त्यांना पण आवरून देन दिला चहा तेन. हम्, घरातलं चालू आहेत. म तुम्ही? तुमच्या फॅमिलीमध्ये कोण-कोण आहेत?
फॅमिलीमध्ये मी, मिस्टर माझ्या सासूबाई आणि एक दीर आहेत. आणि मुलगा एक आहे मला, हा चार वर्षांचा.
लहान आहे म्हणजे तो?
होय, होय.
होय, तुम्ही घरीच असता का जॉब करता काय?
अ, म्हणजे आधी करत होते मी, आता बंद केलीया हा लहान असल्यामुळं काही बाहेर पडता येत नाही. लगे-लगे.
हा, हा, हा.
तुम्ही काय करता? ते मग जॉब करताय काय घरीचं?
नाही जॉब नाही करत मी, मी घरीच असते, मुलं मोठे आहेत. मोठी म्हणजे अं एकटा दहावीला हाय आणि एकटा मुलगा सहावीला हाय. शाळेला जातात दोघं पण, हा असतो, असतो हा, हा असतो मी घरी मग राहून आपलं, शिवणकामच काम करते मी. घरी हा, आपलं ब्लाऊज साडी
शिवण क्लास, म्हणजे ते क्लासेस वगैरे घेताय असं काय नुस
नाही, क्लासेस वगैरे नाही घेत मी अजून म्हणजे, अ पण असं माझं मी शिवून देते असं. ब्लाऊज आपले, साडी पिको-फॉल वगैरे अस, ते म घर बसल्या
हम्, हो चांगलं आहे ते पण बिझनेस आपला आपल्या घरामध्ये.
हा होय, ते करत असतोय मी. मग काय? तुम्ही, तुमचा म्हणजे तुमचा भाग कोणता? तुम्ही कोणत्या ह्याच्यात राहतायसा. म्हणजे आम्ही कोल्हापूर भागात राहतोय तस तुम्ही?
आम्ही इंचलकरंजी भागात इंचलकरंजीजवळ.
होय का, बर, बर. हम, हम हा म तुमच्या इकडे बघण्यासारखं काय असं?
ये आवर. बघण्यासारखं म्हणजे इकडं वाडीला, संगम वगैरे आहे मंदिर छान आहेत तिकडं. आणि हा, नाही ते मग बाकीचे काय डोंगर वगैरे आहे. नदी, डोंगर छोटे, मोठे मंदिर आहेत, ते पण छान आहेत आणि म्हणजे ते खिद्रापूर वगैरे ते आहे ते माहिती असेल तुम्हाना?
माहिती हाय, माहिती हाय मला ते, हा तेच
इथून एक तीस -पस्तीस किलोमीटर आहे आमच्या गावापासून.
छान आहे छान आहे मंदिर ते छान आहे. मी पण एकदा बघ, पाहिलं होतं.
हा, हा, होय
मला पण आवडलं मी गेल्यानंतर, मला आधी मंदिर ते म्हणजे असं दुसरं काही तर वाटलं पण तिथं गेल्यानंतर समजलेलं मला ते शंकराचं देवस्थान आहे तेनं.
होय... म्हणजे लवकर असून म्हणजे... जुन्या काळातील मंदिर असल्यामुळे... एवढं लक्षात येत नाई. आज जाऊन पूर्ण हा... आत जाऊन बघितल्यावर... लक्षात... म्हणजे सगळं पूर्ण समजतय तिथलं.
होय. त्याच्यानंतर आपलं इथं... रामलिंग वगैरे हे पण
हो... रामलिंग हो... माझं माहेर तिथंच ए... त्यामुळं... ते सगळं माहितीए... असं रामलिंग... धुळं
राम... हो का? हा हा हा... त्या भागात पण बघण्यासारखं खूप छान ए... आता मध्य तर आम्ही... अं... जहाज मंदिरला पण जाऊन आलो मध्यंतर
हा हा... आता खूप काहीतरी बदललेत ना?
हो... होय होय... छान केले... एकदम डेव्हलप केलेय सगळं.. छान झालय बघण्यासारखं आहे... म्हणजे असं... फॅमिली घेऊन आपण असं निवांत फिरू वगैरे शकतोय असं आहे... ते भाग... एकदम निसर्गरम्य वाटतोय.
ती कोणतुगिरी... हे पण हाये ना तिथं... बाहुबलीचं मंदिर.
हा मंदिर... हा... हो वर
हूं हूं... आणि तिथंच ते बाबु जमाल काय काहीतरी पण... त्याचं पण एक मंदिर हे मुस्लिम मंदिर. पण आहे... छान आहे... ते पण.. हम्म म्हणजे आम्ही कसं... लहान असताना आमच्या शाळेची ट्रिप वगैरे जाणार तिकड
हा हा हा... तिकडं.
त्यामुळं... हा... म्हणजे लहान असताना... कधीतरी फिरून आलेलं लक्षात ए... पण आता? आता काय काय चेंजेस झालेत... हे नाही माहिती... आता एक... दहा ते बारा वर्षातनं गेलो तिकडं.
एवढ्या वर्षात... हा नाही आता आम्ही... आम्ही म्हटलं तर जस्ट एक... आठ पंधरा दिवसापूर्वी... गेलो होतो मी हा खरं... हा म्हणजे आता खूप असं हा आम्ही आधी... आम्ही पण असंच... म्हणजे जायच होतो.. सुरुवात तिला तेव्हा एवढं काय नव्हतं... पण आता छान केलं... एकदम सगळं मस्त म्हणजे... बघण्यासारखं... आता गेलं ना एकदम... छान
होय... आणि आता कसं... थोडं पाऊस वगैरे चालू झालंय त्यामुळं... सगळं झाडं वगैरे सगळं हिरवं झालेले असतात... ना डोंगरातले छान वाटतय... बघायला ते?
मग मुलं... मुलं लहान म्हटल्यानंतर
होय... मी म्हणजे... हा जलमायच्या आधी करत होते जॉब मी... तिथं फायनान्सला होते... मग आ -ता कसं... त्याच्यासोबत असायला लागतय... म्हणजे सासूबाई वगैरे आहेत... घेतात त्या पण त्याला कसं... जरा लहान असल्यापासनं... जास्त सवय झाली ना माझी... हम्म त्यामुळे मग... बाहेर पडता येईना झालय... आता स्कूलचं वगैरे बघितलं त्याचं... जातोय आता. पण... त्याच्यासोबत बसायला लागतंय... एक तास... दीड तास... असं आता पंधरा ते वीस दिवस... चालू झालेय ना त्याचं
तर लहानच आहे ना अजून तरी... चार वर्षाचं म्हटलं की लहानच आहे तो.
होय... होय.
अन त्याला वेळ हा आत्ताच द्यायला पाहिजे... नंतर काय मग... आपण आपल्या कामात.. लागलेलोच असतोय.
होय.
हम्म.
म्हणताना... मग आता... काय म्हटलं?
मुलं लहान असतात तोपर्यंत म्हटलं, त्यांना तेवढी गरज अस- आपल्या तेवढा वेळ भेटला, पण पाहिजे त्यांना तो.
होय.
हो, हो, हो. मग काय मग तुम्ही आता म्ह- णजे घरीच असता आपलं घरातलं, मग आज काय विशेष काय? काय -
आज, आज कसं झालं, त्याला ताप आल्यामुळे बाहेर त्याला दवाखान्यात दाखवून आलो‌.
हा, हा.
हम्म, मग त्यामुळे आज पूर्ण दिवस तिकडच गेलाय आमचा.
नाही, वातावरण खूप हे आहे.
होय आणि गेल्या आठवड्यात पाऊस पडतोय की नाही, असं वाटत होतं. आणि या आठवड्यात पाऊस थांबायचच नाव घेत नाही, कंटिन्युअसली चालूय आमच्या गावात तरी पाऊस.
नाही, नाही अस हाय म्हणजे, पाऊस पाहिजे पण त्याशिवाय- पिक्कं नाहीत येणार.
पाहिजे सोडा, पण आमच्या गावात कसं आहे असं गावाच्या एकदम जवळ- एक ते दीड किलोमीटर अंतरावरती नदी आहे.
अरे, होय का?
आणि त्यामुळं ना, पाणी वगैरे असं लगेच येतय.
अरे, अरे, मग त्या मग तुम्हाला आता- हा, म्हणजे आता ती नदीच पण पात्र असं भरलंय असं-
हा आणि आतापर्यंत की नाही, पूर्ण नदीच्या म्हणजे जे पुलाच काठ असतय ना- तिथंपर्यंत पाणी येऊन असं घासायला लागलय. आज, आज रात्रभर जर असाच पाऊस राहिला ना, तर पूर्णपणे उद्या सकाळपर्यंत- बंदच होतय फुल ते.
अरे अस काय, मग आता तुम्हाला मग असं अलर्ट करत नाहीत ते तुम्हाला?
हा सांगतात तसं, म्हणजे पाणी वगैरे जास्त येत असेल तर मग- सांगतात, मग आमची म्हणजे दुसरी पण घरं आहेत उंच- त्या ठिकाणी ऍडजस्ट होत असेल तर, आम्ही जातो तिथं, - नसेल तर मग असं पाहुण्यांच्या वगैरे घरात- नाहीतरी, मग दुसरीकडे कुठेतरी इचलकरंजीला वगैरे तिकडं रूम वगैरे बघून राहायला लागतय.
तरी पण अ.. तू तरी पण- मग त्रासच की सगळा एवढं सगळं संसार आपला हे करून सायटला जायचं म्हटल्यावर.
होय आणि कसं म्हणजे ज्यांची घरं खाली आहेत, म्हणजे घरात आतमध्ये पाणी जात- य ना, त्यांच जरी पाणी गेले ना, तरी पण पूर्ण चिखल चिख- ल झालेल असतय घरात. ते घर स्वच्छ करण्यासाठीच कमीत कमी आठ ते दहा दिवस लाग- तात आणि पाण्याचं वगैरे- गास वैगरे येत असतय, ते सगळ नीट क्लिन- करून मग जायच अस हो- तय. पावसाळा संपला पाणी पण ते, हा. आणि ते नदीतून कुठून- किती घाण येते, सगळं घराच्या आजूबाजूला.
लई सगळं हे होतय. हे नदी काठी राहणं, हे पण छान पण आहे, तेवढं धोकादायक.
होय. म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात म्हणजे हिवाळ्यात, उन्हाळ्यात तेवढं काही वाटत नाही आम्हांना. पाण्याचा वगैरे, वापर करायला मिळतोय भरपूर, जवळ नदी असल्यामुळं.
नाही गेले दोन -तीन वर्ष झालं खूपच पाऊस आहे खरं जरासा. जास्त पाऊस पडायला लागलाय ह्या दोन- तीन वर्षांमध्ये.
होय, एकोणीसला जे पुरलेलं ना, त्यानंतर न हे चालूच हाय, त्या आधी एवढं काय वाटत नव्हत. म्हणजे पूल वगैरे बुडेल, हा त्याच्या आधी म्हणजे पुलापर्यंत पाणी येत होतं रस्ता वगैरे बंद होईल एवढं काही होत नव्हतं. प्रत्येक वेळी पण आता तेव्हापासून जरा जास्त वाढतच चालाय ना पाऊस. एकोणीस नंतर.
नदीकाठच्या जरा माणसांच जरा हेच आहे अम
प्रॉब्लेम्सचं असतात होय होय शेती पण आता आमची कमीत कमी दोन अडीच एकर शेती पाण्याखालीच आहे आता सध्या
अरे अरे अरे सगळं नुकसानच कि मग
होय ऊस म्हणजे आता निम्म्यापर्यंत आलेलं ऊस पण आता सगळं खराबचं त्याचं काय नंतर वापर पण होत नाही होय होय ते. ते पूर्णपणे असं जमनीला घासते ना पूर्ण.
होय होय मग सगळं ते पाण्यात एकसारखं. एवढं राहिल्यामुळे ते ऊस वगैरे ते खराबच. होत असेल मला वाटतंय मग काय तुम्हाला आता तुम्ही हे ऊस वैगेरे आत ता खराब झाला की काढून नवीन लावता मग? आता पावसाळा संपल्यानंतर मग नवीन लावण करत नवीन मग लावण करता सगळे
होय नसेल तर म ग अस भाजी वगैरे नाहीतरी माळवं जे सहा महिन्यात तीन चार महिन्यात जे पीक घेता येईल ते हा ते हा मग त्या पद्धतीन करतो ते पण कस म्हणजे पाणी येऊन गेल्यानं तरणं शेताची काय अवस्था असते ते बघून मग पीक कोणतें घालायचं हे ठरवायला लागते
पाणी असणं पण गरजेचं आहे आणि जास्त स्ती असल तरी पण ते त्रासदायक हाय तर काय
न म्हणजे कस जरी असलं जास्त पाऊस पडला तर मग ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा आपण ज्या पद्धतीने पाहिजे तसं करू शकतोय. पण हे जास्तच झालं तर मग जे नदीकाठी गावं आहेत त्यांना प्रॉब्लेम होतोय खूप.
होय होय खूप प्रॉब्लेम हाय खर तर तुमच्या लोकांस्नी हे म्हणजे त्रास खूपच लई त्रास होतोय
होय म्हणजे कसं हे शेती वगैरे पाण्याखाली जाते ना त्यांच्याकडून आम्हाला वरनं
हा म्हणजे
एक म्हणजे एक पाच ते सहा हजार रुपये असं मिळतात पण आम्ही घातलेलच असत ते पन्नास ते साठ हजार रुपये
हा होय तेवढं अनुदान मिळून काय थोडीचं
होय तेवढंच मिळते एक पाच ते दहा हजार पर्यंत मिळू शकतय कमीत कमी
नाही नदीकाठचा जरासं भाग म्हणला की तो म्ह बघितल्यानंतर असं पाण्याकडनं सोयीस्कर दिसतोय पण ते त्यांनाच माहित आहे काय आहे ते त्यांचं त्यांनाच होय काम
काय म्हटला?
नाही म्हटलं, मग तेच म्हटलं काय मग म्हटलं आणि?
आता सध्या तरी हाच विषय चालू आहे, इकडं पावसाचं कसं काय? आता आणि शेती. होय, होय हा आणि थोडं ऊन पण पडत होत. जरा पाऊस पडणार, लगेच थोडं ऊन पडणार, असं होतं. इथं पाऊस जरी कमी झाला ना, तरी कोकण भागात जर जास्त पाऊस झाला कि पाणी इकडं- पाणी वाढतच. होय, होय, होय.
लयच मग त्रासदायकच होत आणि आता सगळं वाहतूक बंद होतय सगळं- सगळ्याच गोष्टीवरती. हे होतय, परिणाम.
सगळं आमचं गाव ना, पूर्णपणे एक महिनाभर पूर्णपणे स्टॉप- झालेल असतय. पावसाळ्याच्या वेळी पाणी वाढल्यानंतर, कुणाचं काय चाललेलं अस- तय, कुणाच काय काय समजतच नाही. शेता म्हणजे तिकडच्या बाजूला जी जनावर वगैरे बांधलेले अस- तात. ना ते सगळे गावभगात आणून जिथे पाणी नसते त्या ठिकाणी आणून बांधतात.
त ना मग तुम्ही गवत वगैरे, हे पण मग सगळ पाण्याखालीच गेलं असणार ना?
होय, जे म्हणजे तसं पावसाळ्यासाठी जोडणी करून ठेवलेलं असते ना असं- ते वाळलेल कडबा वगैरे असतय ते वाळलेल-
हा, हा, हा म्हणजे वाळेलल गवत तुम्ही वड्या रचून वगैरे- खर ते पाणीच एकदम गावात शिरल्यानंतर- ते सगळंच, ते काय, काय म्हणून सांभाळायचं.
म्हणजे ते कस ज्या ठिकाणी- पाणी येत नाही, असं जे ठिकाण आहेत ना- गावामध्ये म्हणजे अ गावाच्या कडेला पाणी येतय. हा, कडेला येते मग, जे आतमध्ये गावाच्या आतमध्ये जे भाग आहे ना, त्या ठिकाणी पाणी एवढं जास्त- येत नाही, मग त्या ठिकाणी ज्यां- जी जागा आहेत, त्यांच्याकडून मागून घ्यायचं. एक, दोन महिन्यासाठी ठेवतो असं वगैरे- मग त्या ठिकाणी ठेवायचं आणि जर पाऊस वगैरे जास्त असेल तर मग- जनावरांची वगैरे त्या ठिकाणी सोय करू शकतोय, अशा पद्धतीनं.
म्हणजे तुम्हाला सगळीच-